हॅलो!
काय करता?
आवाज येतोय का?
हा येतोय आवाज येतोय आवाज पोरं गेले शाळेत? हा येतंय गावाात.
हो येतय, तुम्हाला येतोय.
हा येत येत पोर गेले शाळेत...
हो मज्जेत एकदम, तुम्ही कसे?
हम्म व्यवस्थित आहे हम्म. पाऊस नाही नाही पावसाचं काय गरम वातावरण नाही इकड. पाऊसाच काय दोन तीन दिवसापूर्वी झाला होता त्याच्यानंतर....
आमच्या इकडे पण मस्त ऊन पडलेय खूप.. पाऊस नाही काही नाही आजची तारीख वीस आली तरी... पाऊस नाही अजून पावसाची वाट बघायला लावते.
सात तारखेला.... पाऊस येतो दरवर्षी पण त्याच्या काय माहिती काय ह्या वेळेस ना..... शक्यतो गव्हर्नमेंट पण सांगते ना या वेळेस पाऊस स पर पंच्याहत्तर टक्केच कमी पडणार आहे. त्याच्यामुळे अवघड आहे पाण्याच पण अवघड आहे.
मागच्या वर्षी खूपच लवकर पडला होता मार्च, एप्रिल-मे मध्ये तर पाऊस चालू झाला होता.
मेच्या एक मेच्या म एक मेला जा चालू झाला होता मागच्या वर्षी पाऊस. त्या हो शतापकक हर जन ग लग.
हो पावसाची वाटला
हम्म! इकड अवघड काम आहे कोकणात तर एक नंबर अवघड काम आहे.
आणि गरमी पण वाढली ना त्यामुळं...
गरम तर एवढा होत क विचारा दिस सोय नाही.
आणि शिवाय..... कस होन गेलं पाऊस नाही तर इथे धरणामध्ये पण पाणी कमी त्यामुळे पाणी टचाई वाढली.... काढायला लागली आता.
ह पाणी कपात चालू केली असेल तर.
हो, म्हणजे इथे शनिवारी सुद्धा आता पाणी नाही येते. एक दिवस पूर्ण आराम असतो पाण्याला आणि लोक काय जप.... आपण वापरत नाही पाणी काही नाही
इकडं पाण्याचं काही टेन्शन नाही पण. गरमी एवढी आहे की विचारता अस नाही एसीतन बाहेर पडायची इच्छा होत नाही एवढं खतरनाक.
हो इकडे पण तसच झालं. खूपच पाऊस पाऊस नाही काही नाही तर हलवताय.
तरी मागच्या आठवड्यात काहीतरी झालं तर ब ते नाशिकमध्येध्ये पावस ना
नाशिक मध्ये झाला होता पण नॉर्मल होता एवढा काही नव्हता थोडा झाला त्याच्यानंतर काही नाही झाला
इकडे झाला चार पाच वेळा पण तो थोडा थोडा थोडं थोडा झालं जास्त पाऊसच नाही म्हणजे रेग्युलर इकडे चालू झाला की रेग्युलर चालू असतो पाऊस
हा आ हा आ इकडे नाही इकडे काय तेवढा पुरता तेवढा होता. पण अ एकच दिवस झाला अ जास्त जोरात पण नाही काही नाही अर्धा पाऊन तास पडला त्याच्यानंतर एकदम परत ह जसं आहे तस वुलट त्याच्याने आजून गरमी वाढली. हम्म
इकड जस सगळे डोंगर असल्यामुळे का ताप ऊनतापणे उडा आणि एक ते हे मिेढाच मास वैगरेअ अ समुद्रा जवळ आत ल्यामुळे
हा बाकी मजेत आहे.
हा अ कंपन्यांचं पण चालू आहे काय प्रोडक्शन कमी जास्त कमी जास्त कमी जास्त हा आ युद्धामुळ हा आ युद्धामुळे काय सप्लाय येत नाही एक्सपोर्ट जात नाही त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम च चालू आहे.
पेट्रोल वरती पण डिझेल, पेट्रोल
वाढलं ना आता एकशे बारा रुपये काहीतरी झालं पेट्रोल डिझेल पण वाढलं पाच सहा रुपये पय ने. सीएन जी ऐंशी ब्याऐंशी रुपये भेटायचा तो सीएन जी आता जवळपास नव्वद रुपये झाला.
बापरे खूपच वाढले ना त्याच्यात मिळत पण नाही ना
नाही इकड भेटतो इकडं बऱ्यापैकी पंप आहे त्याच्यामुळे इकडे भेटतो. तोपर्यंत बाकीच्या ठिकाणी नाही भेटत.
अ म्हणजे सीएनजी गाडी घ्यायला खूप अ वाटत घ्यावं पण ते त्याच्यानंतर जी नंबर लावावा लागतो दोन दोन तीन तीन तास योजना नंबर येत नाही अशे हाल होते आणि त्याच्यात गॅस आणि बंद तरी सुद्धा सगळीच कडचे पैसे पण वाढलेले आहेत परत शॉर्टेज झाले त्यामुळे प्रॉब्लेमच आहे सगळं युद्धामुळ
नाही इथे सीएनजी भेटतो पण कस की मग टायमिंग नुसार भेटतो पण गर्दी नसते एवढी आरदा एक तासात ना बरे येऊन जात तिकडे माग नाशिकला माग तेवढ्यात बघितलं तर तेवढ्यात जवळ दीड किलोमीटर लाईन होती.
हो तीन तास तर मिनिमम म्हणजे सकाळी उठलंकी आधी सी एन जी भरायला गेलं होका सातला गेलेला अकरा बारा वाजता घरी यायचं. एवढी गर्दी आहेच.
अवघड कामात आहे बो
सगळं अवघडच आहे.
बघू आता काही तिथे थांबणार आहे म्हणताय युद्ध काय माहिती काय होईल रे
हो तर
एक दोन दिवस थांब आणि चौथ्या दिवशी परत भर चालू होऊन जाईल हेंचा काय भरोसा
हो बरोबर अच्छा हा काय माहीत
काय चालू आहे आता जायचं थोड्यावेळाने आवरून कंपनीत
आमचं रोजच ते सुटलं का आपलं काम असतात.
आज सेकंड शिपला जायचं हम्म बघू काय काय नाही
ह ह तुमच चालू असतं उठलं का सकाळी शाळा एकाची सकाळची असते एकाची दुपारची असते दिवसभर जातो काम होतच
हा मग का
हम्म बाकी सगळ मजेत आहे ना
हो हो व्यवस्थित आहे हम्म.
काय म्हणतय हा बोला ना बोला ना येतोय आवाज.
या वर्षी तर ते आंबे पण नाही आहे कोकणात आंबे दरवर्षी असत या वर्षी तर आंब्याचा तीन हजार आणि साडे तीन हजार रुपये रेट चालू आहे.
मागे मग
या वर्षी प्रचंड माग आहे म्हणजे आम हेच नाही उपकारच नाही आंबेच नाही वर वर
पण मग इकडे बाकीकडे मिळतात ते दुसरीकडचे असतील आहे ना.
ते रकजेत ते सगळे कळच आहे तसं आपलं हे आहे ना वलसाड वलसाड वलसाड जे येतात तिकड जंगली भागा हाय तिथे बऱ्यापैकी जंगलामध्ये झाड आहेत त्याच्यामुळे तिकडचा वलचाडचा हा पोस वेगळा आणि इतर रत्नागरीचा हापूस वगळं. रत्नागिरीचापूरस एक फोर्ट क्वालिटी असतो आणि त्याला जास्त रेट इकड तर नाही म्हणलं म्हणजे ते जोक आंबा हजार रुपये शेकडा भेट त तो आंबा आज हे ना साडेतीन हजार रुपयला साडेतीीन हजार रुपयला आहे ना फक्त दीड डझनची पेट येत किती ला खांबा पडला तो.
खूप महागे आमच्या इकडे येत म्हणजे तो तिकडचा हासेल ना गुज त मधला. म्हणून स्वस्त भेटतो म्हणजे कोकणातला आम्हाला आपूस येतच नाही लोक सांग तात तिथे गेल्यानंतर कोकणातला आपूस पण नसतो तो मला फसवलं जात वाटत.
कोकणातलापूस सांगून का शंभर रुपयात कोकणातलापूस भेटणार आहे का.
शंभर रुपये किलो सांगितलं का भाव देतात ते पण हो क्वालिटी पण नाही तशी कोकणातला वेगंच असतं.
हम्म हो.
कोकणामध्ये फरक पडतो ह्या वर्षी तर काहीच नाहीय माल बिलकुल नाही म्हणजे ईथेच स्वतः चिपळून मध्येच तर मोठी बाजारपेठ आहे पण
हा. तरी प तरी इकडे ना भरपूर आंबा होता तो इकडच्या साईडचा होता पण खूप होता मार्केट मधे पहिल्यांदा ज्यावेळेस अक्षय तृतीया होती ना त्यावेळेस भाव खूप होता तीनशे रुपये चारशे पाच पाचशे रुपये किलो असा होता पण त्याच्यानंतर कमी झाला ना सांगाय म्हणजे दीडशे एकशे साठ दोनशे नंतर शंभर शंभर रुपये झाला होता.
इकडे शंभर रुपया मध्ये भेटतच नाही आंबा आता तर सिझन ऑलमोस्ट संपवत आला.
हो संपलं ना आता आणि पाऊस चालू झाल्या नंतर काय कोणी खात नसत
पाऊसच नाही चालू झाला या वर्षी तर काय खाणार आहे.
हो पावसाचं पण हम्म.
हो ना पावसाने थोडसे निघा सगळ्यांवरती कृपा केली पाहिजे. पाऊस आला पाहिजे म्हणजे शेतकरी कर्यांच पण त्याच्यात भलंच हे ना हो आता त्यांना किती त्रास आहे पाऊस नाही काय नाही
सगळं हळुहळू ग्लोबल ने इन्व्हरमेंट चेंज होत चाललंय दुबईत कधी पाऊस पडत नव्हता तिकडे पाऊस पडायला लागला मागच्या वर्षीपासून आणि इकडे पडणारा पाऊस सगळंऽऽऽ
आता आपण असं बघायचं तरऽऽ आधी चार महिने वाट बघायला लागायची पावसाळा आला जुूनऽऽ
ते,, तू, युरोप युरोप सारखं झालंय सऽऽ काही थंडी दुपारी पाऊस, संध्याकाळी ऊन, दुपारी ऊन पडणार संध्याकाळी पाऊस पडणार असंऽ
होऽऽ सकाळी उठलं का कडाकऽऽ ऊन दुपार नंतर पाऊस पडतो थोडासा, संध्याकाळी मस्त गारवा सुटतो, न सकाळी उठलं काऽऽऽ परऽत गरमी, जे,, एक सगळ्या ऋतू एका दिवसातच सगळ अनुभवायला मिळतं. आधी आपण मुलांना सांगायला लागायऽऽ आता एकाऽऽ सगळेच अ पाऊस पऽऽ एका दिवसात सगळे ऋतू भेटतात बघायला.
हम्म
हम्म चालेलऽऽ काय,, बाकी काय म्हणताय.
काय नही आवराआवर चालूय आताा आवरायच. थोड्या वेळानी जायचं,, मेसला जायचं आणि मग जेवण करून,, कपून. हम् साडेबारा वाजले दोन वाजता.
हम्म अजून थोड्या वेळाने, आमची मुले येतील शाळेजून आता,, आणि मग जेवण बिवण करायचं. थोडसा ट्युशनचा त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचाऽऽ आता,, आता येतील साडेबारा एक पर्यंत. हम्म छान वाटलं तुमच्याशी बोलून खूप. खूपच छान वाटलं.
चारल, चारल,
हम्म, बाकी,, अजून होतूय टाइम
बाकी काय, चालूय आता, निघायचं, आवरायचं. गरमी ने वैताग ऐतो,, बाहेर पडायची इच्छा होत नाही.
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मला,, हो,, ओके कोण होतं